अ हॅलो हा. हो आला.
काय नाय कारण ते आमच्या शेजारी काम चालूय ना आणि ते ड्रिल मशीन फिरून राहिले. हा ते लाइटिंगचं ते वायर बदलता ते ना, आणि ते पी हा आवाज नाही येत ते पीओ पी आता ऊन पडलं बघा. बाहेर हा हो ईथ पाऊसच ते पीओ पी नाही का वरची पीओ पी करायची स्लॅपची ती करतात ये ते बाबा. हा तिथे आवाज खूप चालूय दन दन दन दन हम्म. काय नाही आज हे आले घरी टी व्ही लावून बसले. टीवी पाहतात ते आन आणि अ फोन पण त्यांच चाललंय फोनमधलं पण त्यांच ते पहात होत ते त्यांना काय जमना म्हणे जाऊ दे. हा हा
माझा तर टीव्ही पंधरा दिवस झाला बंद आहे कामामुळं अ सिरियल गेलं सगळंच गेलं कुठं काय चाललंय सिरियल मध्ये काय समजायला तयार नाही.
फोन येतोय मीट कट करते थांबा.
हम्म
हॅलो
हा
अरे देव हॅलो हा चालूच ठेवा अ ते मला दुसरा कॉल येता त्यांच्याशी मी आता नंत तर बोलते मी हा ते काय काम असेल म्हणून बोलत असेल फोन. हा नाही तर अशी नाही फोन ती करत खूप शहाणी आहे. हा हा ते लोकं लई हे आहेत ते आता काय झालं आमचं ते एलिमेंटच बंद झालंय ना.
हो का
अ आम्ही काय घेत नाही आता बाया आता त्याच्यात लोकाला तेच प्रॉडक्ट लागून राहिले कोण जाणार बाई आणायला? त्याला आ आण कॉस्टली नाय घ्याय लागले ना आता एम आर पीनी उलट पण आणायला कोण जाईल, आणि ते काय हजार रुपयाचं मारावं लागतं, दोन हजाराचं मारावं लागतो. असं प जेवढे शंभर पन्नास रुप पयच नाही चालत त्याला हा मग जास्त एकदम हजाराच्या पुढंच हम्म मग जास्त असल तरच मी आणील ना उग कुठे डोकं लाऊ मग आता दिले दोघांना पेस्ट वगैरे लागत होती. नाय आम्हांला लोकांला मस्के पाया पडावं लाग त मे मस्का लाव लागत लोकाला सांगावं लागत बजाजनगर वरुन आणायला. मग त्याला हे चहा पाणी पाजत्यात मी म सरळ म्हंटल आता ह्या बायकांना तुम्हांला पाहिजे असल तर वाढून आता फुक कमी मध्ये नाही तर जाऊ तिकडं मीन काय रिकामी नाही आणायला मला माझ्या पुरता आणलं बास झालं जाऊ दे तिकडं आहे का नाही
आणि पेट्रोल आदीच तर महाग आहे आणि पेट्रोलला कोण भाडं देईल?
हम् नाही ना ते मग तिकडे एक जण आहे ना ते आणून देतेत पण मग त्याला चहा नाश्ता बिष्टा खाऊ घालावं लागतं ह्यांना मंग असं ना मग मी तो मित्र आहे ना ते जातो गाडी घेऊन तिथंच आहे राहायला‌ तो
हा का
तो बी मनात असेल तर त्याला टाईम इच्छा असंल तर जातो नाही तर नाही मग त्याला गोड बोलावं लागतं नाही त्या रोडनीच आहे त्याच्या घराच्या येताना शाळेवरून तर घर येत पोरती घेऊन म हा म्हणून आप गोड बोलून पण आपल्या मग ते चहा नाश्ता द्यावा लागतं ना त्याला
मग काय पडतं दहा वीस रुपये तीस रुपये पन्ना कमीत
पण जाऊ दे आपल्याला आवश्यक आणि ला आवश्यक तेवढं येतं ना म्हणून आम्ही म्हणून मी ते वाढवले आता पैसे नाही आता हे करत कमी मध्ये नाही देते तर ती म्हणते मला एक एक वस्तूसाठी नाही म्हणलं हजार पुढं असेल तर सांगा बाबा म्हंटले मी एक दोन दोनशे तीनशे रुपया साठी मी
चार पाच वस्तू असले तर मग काही नाही वाटत
हा त्यांना पैसे देत नाही आणि मी पैसे घेतले आधी मग दिले आणून हम्म मी माझ्याकडे नाहीये तर मी कसं काय आणणार आहे हो ब पेट्रोलला अन् ते पैसे लागतात म्हणजे मग आपण टाका मग मला भिकाऱ्यासारखं देता का देता का त्यापेक्षा बाबा ते मग ते आता मी ते सगळं कशाला फोन करते काय माहिती मला? परेशान करतहॅलो जाऊ दे चालू रा
हा बोला...
हॅलो चालू राहुदे
हा तिला मेसेज करु दे पाच मिनिटानंतर करते म्हणा
हा ना ते पण असं मग मला बोलता नाहीेत ना फोनवर मग असं मेसेज करायचं म्हटलं तर ते...
ह
हो ते व हे होतं ना
ह ह क जीच कनेक्शन होतं मग
एसी अदत तुकारा ग परवििंदर सेन को
काही काम असेल तिला
हा त्यांचं काम असेल म्हणून त्यातसं करताय ते
ह अर्जंट मध्ये तिला काम असेल टाइम नसेल कलेक्टर असेल ती...
ह मग ते असं काय माहिती आता कशाला फोन काहीतरी असेल नाही तर दोन दोन तीन तीन फोन नाही करत ती आता जरानी करायला लावत्यात बघते मी ते
हु ह
म्हटलं फोन मम्मी कडन ठेवायचं तू कशाला घेऊन आला म्हटलो मी आता घरातून इथून लावला नसता का
हो ते आईजिब्बात माझ्याकडे लक्ष देत नाही मला नुसतो कामामध्ये जोपवलंय तू काही कर काही ठेव काही राय आपण काय विचार तुला काय कळतं तुला काय येतं म्हलं बाबा तुम्हालाच कळत आम्हाला काही कळत नाही तुम्हीच हुशार आहे
बाबा फोनच करत आहे सारखं सारखं काॉल बॅक म्हटलं तर थांब मी ह्यांच्या ह्याच्यातून फोन लावायला लावते माग चाना लावा त्यांचा नंबर आहे ना तुमच्याकडं ह त्या फोनवर लावायला लावते त्यांच कसं वाटतात काय माहिती काय कशाला करत का
ती बाई जरास हेच दिसते मला
हा ना हॅलो
हा बोला ना मी ऐकती हो चालू..
हा
जेवण करते मी
नाही त्याच्या ह्याच्यातून फोन करायला लावलं त्यांना नंबर शोधा म्हण लावा अ ते मघाशी काहीतरी काम असेल शिवाय नाही बोलत असणार ते हा ते
अर्जेंट मध्ये लागत..
तू ट्यूशन ला हा श गेले ना म्हण त्याला जमत असेल ते द हाा ते बल तब गेरा पूर्ण बंद करून टाका
ह. ह. ह
ते टी व पराला थोड वेळ होईल ते लग हा ते ते पोरण काय कळतय ते त्यासाठी ला फोन नाही ते आता नवीन टी व्हीच ते सिस्टम कळत नाही नाही त्याला बोलवत होते ते ह त्यांनी हा त्यांना आत्ता घेतला दोन महिने झाले
कोणत्या कंपनीचं
काय माहिती आपण मी नाही पाहत एवढं मी एवढं लक्ष न देत हा तेवढं तू पाहते ते मला मला मी लोक मला ते सवयच नाही कोणा कोपऱ्या काय ते बघण काय मी कधीच लक्ष देत नसते लोकांकडे गेले तरी हे
नाही आपल्याला लोकांच टीव्ही पाहाला कुठे जात
लोक न लगे बारीक सारीक वस्तू आपल्या घरात कुठं काय कमी झाली लगे दिसत आणि नवीन आलेली बी दि नवीन आलेली बी दिसती त्यांना हा ते मला नाही आवडत आणि मला तसल्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही हा नाही मला नाही नाही दिसत दिसायला पाहिलं दिसत पण आपल्या नाही आवडत पंचायती करायला आणि विचारपूस करायला काय आहे कुठं आहे काय तेवढ्यापुरतं हे करायचं कशाला काय गरज पडलीय उगंच अस कुठ काय ह ज्याच त्याला ह क नाही आपल्याला वाईट करत बसा हम्म आणि कशा काय करायचं एवढं
नाही नाही बरोबर
हम्म कायकांचं खूप बारीक लक्ष असतं तुम्ही हॅडल काात तुम्ही ते आणलं का तुमच्याकडे ते आहे का हे आहे का असं बारीक लक्ष असत लोकच ते नाही जमत माल ते अस आपल्याला काय त्या गोष्टीत घालायच इंटरे काही नाही ते ते महालक्ष्मीच्या साडीवरचा ब्लाऊज शिवला तो नाही का तिहीने आणलेला होता त्या पोरीच्या वेळेसचा हा हिरवी हा आणि त्याला राणी कलर्स प्राणी कलरचा ब्लाऊज तो शिवला त्याला थोडीशी डिझेन नाही नाही राणी कलरचा ब्लाऊज आहे त्याला
कोणती आणली बाई मग तुम्ही नवीन
तीच आहे ना ग्रीन बॉटल ग्रीन
चॉकलेटी ब्लाऊज येत त्याला
ते मोरपंखी नाही चॉकलेटीने मोर गुलाबीत त्याला ब्लाउज आणि गुलाबीच काटे गुलाबीच काटे हो बॉटल ग्रीन आहे आणि म आणि गुलाबी काटे तुमची जास्त डार्क आहे एवढाच फरक आहे तुमचा मोर पण क एवढाच फरक आहे तुमचा राणी कलर आहे का माझ्या ह्याला पण राणी कलरच आहे ब्लाऊज फक्त कलर तुमच डार्क आहे वाटत थोडा हा कल गुला मगव्ला राहि पो करा फॉल आणला पण कुठ लावला लावलाच नाही आता सगळ चालू आहे हा
माझ्या साड्याला करायची होती अ हम अहो मला ते ब्लाउज शिवून द्याल का
कोणता
या माझ्या ताईंनी ते साडी दिली होती ची एक्सचेज होती बांधणीची त्याच्यावर तर तो न त्या ब्लाऊजी मधलं मला काही कापता येणार नाही नाही तर कापून तरी द्या मग मी शिवून घेईल
त्याच्याकडं पाठवायचं होतं ना
हा ना माझ्या लक्षातच नाही जाऊ द्या मग मीच येईल एखाद दिवशी आणि कापून घेईल कारण की त्याच ना डिझाईनचं पाठीमाग गळा इतका छोटासा आहे तो मोठा कसा करायचा ते कळत नाही सगळ डिझाईननी भरलेलय
ते बघून करावं लागेल तेच नाहीतर त्याला असं वेगळ्या पद्धतीने कापावं लागतं आजकाल ते गळ्यांच प्रॉब्लेमच याय लागले ते डिझाईन कमी जास्त असतात
डिझाईन एवढी मोठी ए पूर्ण भरलेल पाठीमागचा गळा असा नुसत छोटसा डिझाईन आहे त्याच्यात
हम् म मागच पुढं घ्याव लागत आणि पुढच माग घ्याव लागं आजकाल डिझान अशा चालल्यात
पण ते पुढची डिझाईन कोण बघतं पाठीमागच बघतं ना
काय ते सगं वेगळ डिझाईनच असे बरोबर छात पेल नसतात ते हा मग ते तसच करावं लागतं मी आता माझ्या ब्लाऊजच अ पा ही बागचा भाग पुढे घेतला आणि पुढचा भाग माग घेतला ब्लाऊज स्टोनचा मग तो गळा झाला व्यवस्थित असा नाही ताई आधीच्या स्टोनच्या साडीच हा चिमच्या नाही हो तीच आता कुठे घेतल्या आता म सेल लागलाय दुनियावरचा कोण नेस म्हंनल घ्याव दोन महालक्ष्म्यांना साड्या सा म्हटलं दोन महालक्ष्मी घ्याव म्हंटलं दोन द्वारकादास मध्ये सेल ए ना.
पैठणी पाहिजे अशी चांगली ओ.
पैठणीच ना मग आता सेल आहे ना सध्या दोन पैठणी घेऊन घ्या. छोट्या छोट्या साईज बुटक्या भेटत नाही ना ओ पैठाण्या त्या छोट्या छोट्या नेसवायला बरं म् ते ठेवता बी येतात त्यांना आपल्याला कुठ लईस साड्या व्हायला लागल्या एक तर मग ते आपल्यालाच वापरा अस होतं.
त्यांना सांगाव दुकानदाराला. तुम्ही अशा छोट्या छोट्या साड्या विणकरकडनं विनून विकायला काढा म्हणजे
आशी आयड्या द्यावा लागल एखाद्या दुकानदारा
हा ना. तसंच करावं लागन. ते साडी खूपच मोठ्या मोठ्या नेसून -सायला किती त्रास होतो हा ना.